हो हो मी पाच वाज घरी म्हट ून तुम्हाला फोन लावला ब आल्याबरोबर लावला मी घरी
चाल होत म्ह मोबाईल म त्यांना म्हटलं थोड कट करा म्हटलं मग नंतर मग बोलतो म्हटलं काय काई स
हा हा
असं आहे ना ते आता काही काम असल तर समजा येईल द नगते नाही तर मग माझ्याजवळ तसांच राहाचंय मणा मग दिवसभर म्हणजे जव त्यांचा वेगळा आहे ते बाहेर गेले कधी तर मग क मग घरच्या माझ्या नंबर
हा.
हम्!
म्हटलं आज म्हटलं एकही म्हणजे फोन नाही आता मग घरी आली दोघी तिघीला विचारलं. दोघी तिघी न हो म्हटलं.
हम्!
हम्म! आ. हा मग दोघी तिघीले केले मी.
बरे केले ते तेवढ पूर्ण तरी होऊ दे.
आता तुम्हाला अजून एक नंबर दिन तो नंबर घ्यायचा माझ्या देवरानीचा सुरू झाला. मग तिच्या सोबत बोल जा हा तिच्यासोबत बोल जा मग. ते तुम्हाला करेन तुम्ही तिला करत जा. हा ना. ते कोणाने लागतात विचारून कोणाला लागत नाहीत मग नाही लागले की खाली जातात.
खाली जातात आणि ज्याला लागतात त्यालाच लावा लागतात आणि आता आपल्याला माहती आहे का ते लाग की नाही लागत.
हा नाही पण एकदा लवून तर पहा लागेल ना मग.
हम्!
थोडी समज सम काही हा हा. लागल्याशिवाय समजत नाही ना मग कोणाला लागतील कोणाला नाही लागत.
आता तुम तर कस होत म्हणून मी तुम्हाला रात्री बोलत तुमचे
लागते हा लागते ना म्हणून तर. आपले लवकर लागतात एकमेकीचे आता गावातले गावात भरपूर झाले आ. दोघी तिघीच्या जवळ झाली सुरू हा. मग कायची आहे कोणाला लागली आणि कोणाला नाही लागली माझी तरी लागली. पण त्यायचे नाही आले मग मग. तुला्याय लागते तु ना तम.
बस त निघाल एकती मोठ आता हा ते लांब घेतलं नव्हता काय.
काही .
घेतले होते कळत आमच्या घरा जवळच गावरान पपई मिळतात. हा ते दादा घेऊन आले होते दादूचे त कायलाच्या पैसे दिले का. आता त्यांनी पैसे दिले वापस मग त्यांना सांगितलं की कमी झालं म्हटलं.
हा.
तस पाहिजे खड आणि चांगले गावरान भेटत ना आपल्या इकडे. हवा बाकी ठिकाणी तरी कालपेटचे असतात ते ते असतात ना लाल गुलाबी. कोणती असतात गुलाबी कलरची
हॅलो!
हम्! अजून काय म्हणते झालं चहापाणी?
हा. बा
हा का संध्याकाळ झाली दिवाबत्ती करा म्हटलं.
हा मी पण तेच करत असते.
हम् हम्. म्हनोरे दिवाई लाव नव्हती ह.
लसूण शिलाई बसत असतो मग कधी बोलता बोलता. म्हणजे कस कामही होते.
हा आता म्हटलं स्वयंपाक पाह तो काय करायचं आहे त.
ह तर स्वयंपाकाच काहीच नाही भाजीचा विचार करा लागत.
हा मी तोच विचार करू रा म्हटलं भाजी पर्यंत कणीक गिनीक भिजतो म्हटल अ सुरु करतो तिथपर्यंत दिवेगिवे लावून म्हणजे मग हे होऊन जाते म्हटलं मग समजते.
हो.
बोल नाही होते तिथ पर्यंत एक फोन तरी होते मग पोळ्या टाकता, टाकता होत नाही मग.
नाही होत नाही. तो कानले लावून ठेवा लागते पोडया करता भाजी गिजी करतानी.
अ नाही मी र मी हेडफोन लावत असतो. हो मी कधी कधी हे हेडफोन लावून देतो सुरू आपलं पण असं वाटत आवाज जाते की नाही जात कावुन की मग. मोबाईल मी थोडस हे ठेवतो की नाही खिशात ठेवून देतो ड्रेसच्या. हा हा ह.
बरं आहे ना ते पण कामही होतात.
ह पण मग ते जास्त मग असं वाटते आवाज जाते नाही जात. कधी कधी मग ते ढिलं पडते त्रासही होते.
हो ना सुरुवाती म्हटलं आपल्या किती त्रास झाला म्हटल आता तरी म्हटलं इतक्या महिला आहेत म्हटलं याच्यात.
हो आता लोय आज तर मेसेज अजून आले. नाही ब
लेट आहे आणि इकी मासेट तूपन
ह काय झाला काऊन रडुरायली मग मारल का तिले? काय केला? हा मण अस तू पैदल गेलती काय? चो भली ह ह ला हा जवु पण नाही देत. मारलं कल्ला गेला कोण हो तो तो. तु् ग ज गे बर ठीक आहे त्याला कल्ला करतो मी थांब थोड्या वेळ झोप. झोपूर आलीच मी थ त्याला कला करु नको.
गपूर घराड
अ या पोट्ट्याचे भांडण. ते मंदिरात गेले असतील हे पोरगी गेली त्याच्या माग तू कलाला करुन राहिला माया माग नको येऊ म्हणून.
हो ते तसच आहे.
तो मोठा आहे तर बरोबर आहे त्यान कल्ला केला हे एकटीच गेली मंदिरात देवीच्या. चांगलं नाही ना.
चांगल नाही वाटत ह बरोबर आहे एकटं जाणं समजा सोबत असले घरचे कोणी असले तर काही.
हा म्हणून त्यान केला कल्ला.
बरोबर आहे समजदार आहे मंग तो.
हे दोघांची झाली किमकी.
म त्याला कला केला तर इतकी रडु
हो बापा तिले सहन नाही होत की कल्ला बातच रोडते ते. हा उचान तिला कोणी बोललं की बस झालं तिचं. त सनणी हो. अ बस मगरुषना. फुगूनच लय झालते तिथं घंटा अर्धा घंटा.
बपारी म तीला सांभाळत बस. क लाग असून खूप वेळ पर्यंत.
सकाळी येेण्यास तर मला तीन तीन चार चार वेळा घालायला लावते ते जमली नाही. हा र ग ति लगेच डोळ्यात आसू
म्हणे वेण्याची समस्या आहे ना सर्व कि आता हे व्यवस्थित आली नाही
हा, हा
खरं आहे
सकाळी त्या वेण्या घालता, घालता तर मला एवढी नक्की नऊ आणते देगी बस हे कुंडली झाली तेथे कुंडिली झालीण असं झालं तेथिकण तसं झालं
मुलीं तर असं असतं ना की खूप बारीक बारीक गोष्टी पाहतात म्हटलं
बर हा शाळेत कपडे घालायच्या टाइमिंग ला तेव्हाच ते तिथं ऐकून निघालं तिक इकून निघाल इकून गेलं नि अंदर तिकून गेलं नि अंदर
जे व्यवस्थित नाही केलं ते व्यवस्थित नाही केलं
चालते मस् पटकन उठून पहिले सब डबे करून घेतोचतो पोळा राहू द हा मग तिच्या यायला अर्धा एक घंटा लागते. मग तिचं झालं की मग पोळ्या टाकतो. हा नाही तर मग लय चालतेस सकाळी नघ तर मग झालं पाहिजे ना लग
हो ते कस वेळेवरच जा लागते ना हम् चांगलं आहे ना ह बाहेर त
हो
हो आहे म्हटलं बाहेरच दिवा लावायला गेली होती हो आहे
हव ना हवा आ मी देवे लावली
भिजत आहे त तला आणि त तेही सांगा नवीन
काय म्हटलं?
कीती झाले मग टास्क पूर्ण तुमचे
हे आता शेवटचा कॉल होता हा
हो काय?
हा विसावा आहे
तीसत ना तीस
तीस आहेत काय
हा आणखी येतात पाच
अरे रामा हा पागल होऊन जाईन मी जा
पागल नाही बलात बसा म्हणून तर का बर बाया सर्व कॉल कर तर माझा तेवीस वा आहे
बार तू माझ्या पुडया
नाही मग आता हा एक कॉल करीन तुम्हाला तर तेव्हा तेवीस होते बावीस झाले. माझे
हो का हम् बस
नाही पग सकाळी आला होता ना कॉल मग सकाळी बोलली ना मलाही असं वाटलं मी एकोणीसवर थांबली होती म्हट रात्री बी तरी पण मी म्हटलं आता काय ये कल्पनालय करता येते त्याच्यात काय आहे
नाही तीस आहे तीस
बाई बाई किती पागल ऊन आहे ओ
इतके फोन ही येतायत की, खूपच फोनही अटेंड करण होवू नाही राहील, जेव्हा कॉल चालू अस. तेव्हाच फोन येतात.
हा.
कोण ही नाही येत समजा. मी म्हटल बापरे हे काय हे? म्हटलं आणि ते कम्प्लीट झाल्याशिवाय पुढचं काही पुढे समजा जात.
हा ना समजत नाही.
हुं आस हाय ना
माहित पडले बाई आता काय येतं मग
नाही नाही बोला आता रात्रीचे दहा वाजेपर्यंत
हा मग तुम्हाला संध्याकाळी अजून मी दोन लावतो संध्याकाळपर्यंत ओ झाले ना माझे दहा मिनट
मग बंद करा ना.
मी पाहिलं आता
हा, हा ठेवा